हॅलो बोला काय बोलू आहे.
काही नाही बात.
च्या हात झाला आता झाड. ड झाली मी म्हटलं आता एक कॉल कर मग नंतर झाडझुड करतो म्हटलं. कलच्या मांगा लागलेली आहे सगळं खाणं पिणं सडून देत. कॉल सा नाहीकुल खात ना तस खवाली. माझं पण तसं झालेलं आहे ना. असं वाटत की बाई आपलं राहून जाईन आणि बाकी महिलांचे सर्व होऊन जील.
हम्म हम्म.
आपणच माग मग कस त्यांची झाल्यानंतर मग त्या कॉल रिसीव करत नाहीत ना मग. असं आहे ना मग कधी कधी असं होते ना. आणि कॉल चालू असला तर कधी उचलल्या जात नाही आज कसे माझी तर पाहुणे होते. पण त्याच्यामुळं म्हणजे वेळच नाही मिळायला. कॉल करला. हो नसत आता तीन वाजतापासून कॉल केले मी म्ह. टलं आता कॉल करू द्या तरी दोन नीले झाले हो दोनच कॉल झाले माझे तीन वाजतापासून. कारण की त्या बोलल्या वेगळ्या दोन कल आणि मी बोलली दोन.
हा त स. आप आप केल्यानंत त्या समोरचे करतात.
नाही ते एक बरोबर आहे ना मग हे खूप चांगलं आहे ना. तस आहे की केलाच पाहिजे नाहीत मग काहीतरी महिला काय करतात कि त्यांचा अ म्हणजे त्यांचा कॉल करून घेतात आणि त्याच्यानंतर आपण लावायला गेलो तर त्यांचा कॉल सम लागत नाही आणि त्या पण नाई तस करायला नाही पाहिजे हे कस याच्या कशी एकीमेकीला साथ द्यायला पाजे आणि गरज आहे आता हा टॅक्स असा आहे. पुढच जर कधी पन्नासचा भेटला तर, मग काय करतील?
नाहीतर काय मग तर काम पडतेच.
काम पडतेच ना मग असं नाही केलं पाहिजे. मला पण नाही पटलं बर हे. महिलांच काही काही मी म्हटलं माझा तर टास्क मागच्या वेळेस ना पूर्ण झाला होता. तरी पण म्हटलं मी महिलांची कॉल उचलत होती. म्हटलं. कारण असं वाटत की त्यांचं पण झालं पाहिजे ना आता त्यांचं झालं कधी तर ते आपल्या ग्रुपले राहतील. अनं त्यांत ज कधी - - कम्प्लीट झालं नाही. त्यांना पुढ मसेज जर कधी आला नाही तर, मग आपण आप टास्क मिळाला महिला - - नसलेच्या- -
नाहीतर काय बरोबर हाय.
बोलतात.
पाहिजेच ना महिला पाहिजेच सोबत नाही तर, तसं थोडे जमणारयं.
तस थोडी ना जमणारयं पण नाही बे सात देवा आहे. त्यांनी कस आहे, आपण सगळ ट्रेंड बनलेला आहो तर सर्वांनी एकीमेकींना दिलेला पाहिजे आणि सर्वां एकीमेकीची मदत पण केली पाहिजे. काही प्रब्लेम असतील तर ते फोन करून सांगितले पाहिजे. की ताई अस अस प्रॉब्लेम येत हाय. म्हणून समजा मी तुम्हाला कॉल करून नाही शकत अस काही सांगितल तर समज चालतयं ना.
हो, हो.
आज काय केलं मग तुम्ही दिवसभर?
आज दिवसभर काय आज ब्लाऊज शिवलं. हो आणि काही कॉल केले.
बला समजा आता अध मन त्या ब्लाऊज मध्ये अर्थ मन त्या कॉल मध्ये असं वाटते की आता एवढं झालं- - मी कॉल करते. तेवढं झालं की मी कॉल करते.
हा. नाही ते बाहेरचे कस्टमरचे ब्लाउज होते ना मग. ते द्यायचे होते म्हणून पहिले ते
बरोबर आहे ते पहि ते पहिले द्या लागतात तस त्यांना वेळ दिलेला असते पण तेवढ्या वेळात समजा दिलंच पाहिजे.
हो. नाहीतर काय किती झाले मग तुमचे कॉल?
माझे काल आता झाले त सव्वीस झाले. चार राहिले.
मग आता दोन चारच राहिले.
हा आता काय प ना आता कोण कोणी इथे लाईन म - - लाइन मध्ये आता का येऊरात - संध्याकाळ वेळ झाला तर आ झाडडून काढेल बाकी काम - - मग आणखी रात्री चालू आपली ड्युटी.
आज आज होऊन जातात मग तुमचे.
हो. आज मग कम्प्लीट करूनच घेते नाही.
हा.
हम्म.
आण ती बी, माझे कॉल नी काय खाली खूप गेले म्हटलं ज्या महिलांना समजा लागलेच नाही काही जणींना, अन् त्यांनी कॉल करून घेतला त्यांनी समजा त्यांचे मार्क कमवून घेतले माझ्या जवळून अन, माझे कॉल रिसिवच नाही झाले.
माझे ही काही तसेच गे
खूप जण इथं दहाला येत तसं आहे ना काहीकाही महिलाना तासभर भी लागत अस काय काय माहिती
त्या बाहेरगावच्या काही बाया आहेत. ना त्या आता फक्त दोन दोन तीन तीन मिनिटच बोलल्या त्यामुळे एवढ एढ्या वेळ एवढ्या वेळ बोलत नाही हे म्हणत मग ते कॉल तसेच गेले.
अरे बापरे नाही हो एवढ्या वेळ पर्यंत काहिले तेवढं बोलाच लागते जेवढं जास्त आपण बोलू
ह तेच म्हटलं ना मग मी त्यांना म्हटलं. आता मी समजा तुमच्यासोबत दहा मिनिट बोलते. तुम्ही माझ्यासोबत दहा मिनिट बोला.
त्यांच कस आहे कि ते जेवढं दिलेलं आहे ना दोन मिनिट बोला आणि ठेवून द्या आणि म्हणजे तो कॉल कसा त्याच्या आंधी हे होते ना मोजलेला जाते ना. हम्म, असं त्यांच असन ते जास्त काही संभाष पण जे बोलायसाठी दिलाय आपले कॉल रेकॉर्ड होतात ते रेकॉर्डिंग पाहायले जाते, तपासले जात त्याच्या नंतर त्याचं पेमेंट मिळते तसं थोडी मिळ
नाही नाही बरोबर आहे.
आता मी पण ताई काही जणींना वेळ लागतय आवरायचं काम असतात शेतात जायचं. बाहेर जाते बाहेर गावी म्हण सुद्धा समजा आता काही ना काही असते पण असं वाटते त्यांना त्यांना पण असं वाटते की बाबा आपले झाले पाहिजे पूर्ण
हा बरोबर
ह म्हणून मग एकाच दिवसात सर्वजणीला करून घेत असती मी ने
हा सकाळी असून त्याच नाही ना ते ताईला म्हटलं नाहीत एवढ्या लवकर कट नाक करू म्हटलं. दहा मिनटं बोलायला लागते म्हटलं त्या म्हणत नाही माझं दहा मिनिट होत नाही म्हणत मी दोन तीनच मिनिट बोलतो म्हणून
ह ह बाप रे
असं आहे. म्हणते त्याच्यात मग आता आपलंच पेमेंट कमी झालं ना.
आपलंच होते. ना कमी आपण इकडून कॉल केला ना तर मग आपलंच पेमेंट कमी होत.
नाही तर काय
त्यांच्या त्यांच्यात थोडं ना मार्क मोजले जातात ते आपल्यामध्ये मोजलेल्या जातात आणि आपण आपले कॉल तपासले जातात.
हो हो बरोबर आहे,
तपासले जातात.
ते आता तसे दोन चार कॉल केले माझे असेच गेले.
माझे पण तसेच गेलेले आहेत पण म्हटलं आता जे झालं ते पूर्ण करून घ्यायाच जाउदे तिकडे त्याच्या पुढे आणखी येतात की काय तर,
अ नाही तिसच येतात वाटत त्याच्या पुुढे नाहीेते.
हेक आहे मग ते मला तर माहिती पण नाही काही महिला म्हणत होते की मला दीडशे प्रश्न आले म्हणत एकशे ऐशी प्रश्न
मग आता हे झाल्यानंतर येईन ना तुम्हाला
हो का तुम्हाला आली होती का.
नाही मला ते गुगल गुगल चे आले होते थोडे प्रश्न एवढे नाही आले म्हणा
ते गुगल ते मलाही आले ना गुगल आणि फसवणुकीपासून स्वतःला कसं वाचवणार. ह आणि ते आणि ए आयचा ए आय समजावा श कधी अस काहीतरी होत ते अस तीन ते कंप्लीट केलेलं आहे मी ते पूर्ण झाला
बस तेवढेच आले मग त्याच्या पुढे नाही आले मला पण,
हो, काय म्हणजे एक महिला मला सांगत होती मला एक दोनशे प्रश्न आले म्हणत मी सोडत सोडत चालली म्हणत सोडत तरी पण संपत नव्हती म्हणत मला किती प्रश्न आले मी म्हटलं जास्त नाही आले
हो ना.
ते त्याचे त्याचे प्रश्न आले होता म्हटलं बागकी काही दुसरे प्रश्न नाही विचारयला गेले स्वतः ती प्रश्न नाही विचारले गेले काही.
हो ना.
नाही घसटलं त.
काय काही जाणींला पेमेंट पण झालेलं आहे म्हणतात ना बाहेरगावच्या बाहेर झालेलं आहे पेमेंट
ह का मग ते इथे पूर्ण झालं असेल का.
हा हा त्याचा टास्क पूर्ण झालेला आहे तर मग पेमेंट झालेलं आहे म्हणत त्यांगली
हो का मला आहे ना त्यां मग टास्क पूर्ण झाल्यानंतर मग पेमेंट होत असे असं काही अस
हा ते पूर्ण टास्क झाल्यानंतरच पेमेंट भेटते म्हणतात.
हो का किती मिळाले काय मिळाले काही सांगितलं नाही का.
हा ते कोणाला पंधराशे भेटले मग कोणाला दोन हजार. म्हणजे ते कॉल पाहून आहे ना मग.
हो काय म्ह इथे एकदा असा बाया पाहिजे की जसं कीर्तन सांगणार नाही अस. बोलत बोलत राहा बोलत बोल म्हणजे काही काही गोष्ट काय काही नवीन नवीन म्हणजे असं सुरवले सुरू
बोलत राहा दहा मिनिट. काहीही बोला पण बोला असय ते
हाव ऐ आय आहे त्याच्यामध्ये
हो.
आपल्या जवळ काही बोलायला काय कमी आहे का आपण तर रा रात्रंदिवस बोलतो आपल्याले काही कमी नाही महिलाले बोलायले सांगितलं म्हटल तर महिला थांबत नाही बोलायचे त्यांना चा थोडासा टॉप ला कधी तर त्यांच्यावर खूप सऱ्या बोलून बसतात.
हो.
त्यावर
महिलांजवळ खूप साऱ्या गोष्टी असतात.
हो ना हम्म. काल एक हागे आहेत ना त्यांचा पण कॉल आला होता मनषा हागे म्हणून हम्म हा त्यां त्याशी पण बोलली होती मी काल आणि त्यांचा कॉलच नवता लागत नाही लावला तर त्यांचा कॉल लागला मला.
हो काय म्हणझे जाऊबाईच आहे ते
जाऊ आहेत का तुम्ही त्यांच्या ह देराणी या काय
जेठाणी आहे मी
जेठाणी आहे का तुम्ही मग तर मी तुम्हाला बघितलंय.
बघितलंय काय
मंदिर आता कलंका देेवीच्या मंदिरात
हो काय?
तुम्हाला बघितलेलं आहे मी म्हणजे कसं त्या आहेत ना ते माझ्या म मुलीला टीचर होत्या तर मंग कस मी त्यांना समजा चांगल्याच तऱ्हेन ओडखते टीचरला.
हो काय हां पण मी-मी नाही बघितलेलं.
तुम्ही मला बघितलेलं आहे पण तुम्हाला माझं नाव नाही माहित
हां हां मी न
आपण निघळे तुम्ही तुम्हाला सांग तर मी तुम्हांला ओळख देतो कुठं गेलो होतो भंडाऱ्यामध्ये गेलो होतो अ तडेगावला. तुम्ही आल्या होत्या काय?
नाही तडेगावला नाही आली मी.
दोघ जण आले होते का तुम्ही गाडीवर?
हो, हो, हो आली होती तडेगावला. हां हां.
त्या घराजवळ तेच आहेत ना आमच्या बोडमध्येच राहतात ना ते. राऊत शांताराम राऊत.
हां हां हां.
तिथं भंडऱ्या मध्ये आलाता का तुम्ही?
त्यांच्या घरचा नव्हता तो त्यो हागीच्या हेचा होता आम्ही आलो होतो तिथं.
हागीच हेचा होता काय? बरोबर आहे हागे ते ह्या आहेत ना काय बाई तेचं नाव नई ह अनु. हां तेच तर म्हटलं मी बी तुम्हाला बघितलंय. मला माहित नाही तुम्ही की त्यांच्या जाऊबाई आहे म्हणून.
हो मी पण मी तुम्हाला म्हणजे अस आ बघितलं त्यानंतर सांगू शकते की हो तुम्हाला बघितलेल आहे पण आता अजून असं माहिती नाही की तुम्ही कोण त्या?
तुम्ही आम्हाला बघितलंय म्हणजे आपण एकदा सोबतच निघालो होतो गाडी घेऊन. हां ज्या वेळेस सहल जेवण करून निघाले होतो तुम्ही तिकडच्या साईड न रोड न गेल्या होत्या. आम्ही इकडंच्या स्कूटी वर आलो होतो आम्ही व्हाईट कलरची स स्कूटी होती.
हो काय?
बघितलंय पण कस लक्षात येत नाही एकदम चेहरा नाव माहित नस त्या कारणान समजा मग लक्षातच येत
हां बरोबर आहे. अ बरं तुम्ही लावता ना मग तिकडुन?
हो हो.
हां ठीक आहे.